हॅलो आवाज यालाय?
हा. यायलय हाय बरी आहे, तुम्ही?
हाय बघ तू
मी पण बरे मग चहा वगैरे झालं क नाही?
चहा झालं आज संध्याकाळचं बघायचं काय तर.
होय चालू केवली मी पल आत्ता जरा हळूहळू.
काय भाजी करू कळण झालय.
होय तेच कळत नाही काय करायच काय करायच. काय करतो भाक भाकरी आणि भात करून ठेवतो पहिला.
हां हां.
मग, नंतर त्याच सासू बी स आलं की नाही मग विचारायचं मग काय करू ओ मी. मग त्यानी काय तर मी आणणार असलत. आणि आणणार असलं तर डी केल्या सगळं वेस्ट होते सगळं.
मी पण तसी करतोय.
आता हेनी पण बेळगावला गेल्यात येतात तिथं जीऊन येणार आहेत म्हटलंत. इचमते इचमटे मग आता काय पोरं अन सासू, मी.
मग काय करणार मग भाजी?
तेच बघणार भाकरी तर करालोय भात पण केलो आता. मग बघूया त्यांनी आलं क नाय विचारायचं काय कर काय करू सकाळी केलतो मी आता वशात खेकडी भेटायलीत नाही जास्त. सकाळ खेकड्याचा सुप काय केलंत भारी झालतं, सुक्का आणि आमटी वेगळी सुक्का वेम अ कांदा आणि टमाटो कापून घेतल होतो. का बारीक चिरून घेतलोय एक-एक मग जरासा जास्त तेल टाकायचं मंग तेचा फ्राय व्हायला पाहिजे की जरा तेल टाकलो मग हळद हळद टाकलो त्यात जर कढीपत्ता पण टाकलो कढीपत्ता टाकायचं नंतर
इकडची लोकं कढीपत्ताच टाकत नाहीत कडी अ नॉनव्हेजला.
होय टाकायचं हे छान लागते ओ ते. हो हो कर्नाटकमुळे टाकतात कडीपत्ता आणि जरा कडी पत्ता टाकलोय मी टाकून कांदा, टमॅटो भाजून घेतलो. भाजून घेतलो भा जरा सगळच हे य ब्राऊन कलर परत, सगळं भाजून घेतल भाजून घेऊन नंतर ते चिकन मअ मसाला असतं ते चिकन मसाला टाकायचा त्यात, कुठल्या मसाला आये वय टाकायचं मग चिटणी टाकायचं सगळं फिरून घेतलं आणि कुतेमेर पण चिरून त्यातच टाक तो मी चिरून त्यात टाकला मग नंतर ते गु बुदू काढलंच तेव ते पिवळं मग ते त्यातच टाकून सगळं फिरून घ्यायचं.
हा हा हा
फिरून घ्यायचं फिरून घेऊन येऊन नंतर ते काढला असतो सगळं खेकडी सगळं त्याच्यात टाकून घ्यायचं जरासच नकप पाणी टाकायचं टाकून नुसता ते पिलटीचा आपण वाप्यावर शिजवून घ्यायचं ते सगळं. जरासच म्हणजे अर अर्ध ग्लास अर्ध गलासपेक्षा म्हनजे कम पाणी जरासंच तेवढच एक वाटीभर शिजा शी शिजायला एवडं टाकून घ्यायचं व मग ते वापेत शिजते सगळं वापेत शिजललं कनयी सगळ एकजी वत चं सगळं फिरून घ्यायचं आणि जरा मीठ आणि वरनं आणि जर कडीपत्ता चिरून टाकायचं. ते गूद्दूस गूदू घाटलं असते नाही ते त्याज्यामुळे लई टेस्ट येते ते.
हो गुद्दूच लेटेस्ट असते गं त्याचं.
होय ते नुसतं त्याच्यातच फिरवून ही मी सग काय तसच केलतो पहिला सा आमटी करत होतो. म्हणजे असं कोण आवडी न असं खायला बघत तेवढं जरा खायचं. आज केलतो तसं जरा पण राहिलं नाही.
होय
ती टेस्ट लागते ना जरा खेकडं खाताना पण कसं त्याज्यास टेच गुद्दुचा टेस्ट येते ओ.
होय होय परवा मी रेसिपी सांगित त्याला आवडलं काय?
केलतो की त्या दिवशी तसच तेच ना आम आमटी केलं क नऐ काय करतयात सांगा जास्त खायलाच आवडी ना बघत नाय तो. केलतो मी त्यानी पण जास्त खाल्ली नाहीत आणि मम्मी पण घरी नव्हती.
हम्म
मग तस राहिलं ते मग आता केलतो सकाळी छान झालत सुकं केलतो आणि वेगळा आमटी केलतो छान झालत जर ट्राय करू बघा सुकं पण भारी लागतय
सुकं कधी केलं नाई आमच्या घरात न आमटीच खातात.
आमटी त्याचं वे ते चेचला असता बघ त्याचं आमटी वेगळं करायचं. मग हे सुकं असं करून बघा तुमी टेस्ट किती भारी लागते.
कसं असतया आमच्या घरात आमटीच आवडतीया.
हम्म आमटी पण करायची ते साईड ला छान आमटी पन येतेच कि ते करायला चेप तुला सगळं आमटीच करायचं हां. तुम्ही करून बघा पाहिजे असं एकदा ट्राय करून बगायचं ओ मग तेना आवडते नाही आवडते मग आवडलं नसतं नेक्स्ट टाइम करायचं नई.
हम्म ते आवडलं नसल्यावर बडबडतयात की नअई तेच आवडत नाय मला.
वय मलाज पण तसच आणि मी काय करतो सांगा वरायटी वरायटी काय तर मोबाईल वर बघून कायतरी करायला जातो काय? हेंना आवडतच नई ते नावष्ट ठेवतेत त्यापेक्षा रोजच कायहाय तेच करून घाल रोजच काय आहे बघा तेच. करून घातलेल बरं असतय, यांना काहीतरी आम्ही नवीन मोबाईलवर बघ मोबाईलवर बघ तस बघ. करून घालता बघा खात नाही कोण.
मला म्हणतोय माझा नवरा ते काय बघत जाऊ नको तसं काय तुला जमत नाही.
तस म्हणतात, तस म्हणतात आणि बघ आता बहीरची सगळी आता बहीर बाहेर कसं खात्यात बघा इडली असू द्या आंबोळी असो किती आवडीने खात्यात हॉटेलमध्ये वगैरे कुठेतरी गेलं तर.
होय.
दुसऱ्यांच्या घरात पण गेले तर नाशतल तर किती आवडीने खातात आणि तेच आम्ही घरात करून द्यायला पाहिजे.
नाही ते माझा नवरा खातोय आवडीनं. मग डोसा माझा आवडीनें खातोय. त्याला लय आवडते मी सांबार वेगळ्या पद्धतीच करतोय असं डाळबिळ
चट मी मी नाहीच, सांबर करत नाही मी मी आंबोळीच संग बटाटा भाजी कर तो आणि चटणी करतो सांबर करत नाही आम्ही
सांबार आणि हे करतोय अ बटाटे भाजी करतोय.
इडली केली तर इडली संग सांबर करतोय.
नाही सांबार लागतयच आमच्या घरात. आता आमटी आम्हाला कराय करायलाच लागते, का कारण मी नाश्त्याला करत नाही ते. जेवणाला करतोय संध्याकाळी.
बरं
होय, त्याच्यामुळे
ज नाही नाष्टयाला ते करायचं पोरांच्या डब्यासाठी करतो तो आणि ह्यांना काय करतो, वेगळं चपाती असं करून त्यांना बांधतो डब्याला हे पोरांना शनिवारी, नाही तर नैतिकचा बुधवार त गुरुवारी हायते मग आणि त्याला त्या दिवशी द्यायला लागते. हं.
माझं तसं नाही, आम्हाला रोज चपाती, भाजीच द्यायला लागत्या डब्याला
मी पण, चपाती, भाजीच देतो एक दिवस, कुठलातरी एक दिवस हाय त्याचं. ते पण रोजचं नाही, आठवडत न एकदा, दोन आठवडत न एकदा, असं करतो मी
हा हा हा. मी सांबार कसं करतोय माहित आहे काय? हॅलो.
ते तेवढं हा, ऐकू येतय काय हॅलो? हे माझा मोबाईल जरा हे, व्हायलय ओ हँग व्हायलय सारखं.
अ. मी सांबार कस करतोय माहीतय काय? डाळी असतेत की नाही डाळी हरभराडाळ जरा घेतो एक, चमचा एक चमचा तुरडाळ, एक चमचा लालडाळ, एक चमचा मुगडाळ. आणि उडदाचा डाळ एक चमचा. ये तिनी छान भाजून घेतोय त्यात जरा लवंग दालचीन धनो
तोय धनं टाकून ते सगळं बा भाजून घेतोय छान आणि ते तमालपत्र असतोय बघ ते पण टाकतोय छान भासतोय आणि त्याला मिक्सर ला लावून बारीक करून घेतोय
हम्म.
मग ते बारीक करून घेतलो की नाही हो डाळी बारीक करून घेतोय
हम्म
मग ह्याला डाळ अगं डाळ शिजवायची झंझट
हम्म हम् दार टाकायची
हा डायरेक्ट हो
बर मग मी तस करतोय आणि ते मिक्सरला लावतोय मिक्सरला लावलो की नाही मग फोडणीला कांदा एक टोमॅटो एक आणि कडीपत्ता को कोथिंबीर लसूण गूळ चिंच हे सगळं काढून ठेवतो.
हम्म
मग पहिलं कढयी ह्याच्यात पातेल्यात कडी तेल टाकतोय तेलात जिरं मोहरी कडीपत्ता टाकतोय. मग लसूण चेचून टाकतोय मग कांदा टोमॅटो भाजून घेतो. कांदा टमटो भाजलं की नाही मग नेक्स्ट चटणी मीठ सांबर मसाला गुळ गूळ कधी पण तेलात टाकायचा फ्लेवर छान येतो. गूळ टाकतोय आणि
हम्.
अ चिंच टाकतोय छान मिक्सअप करून घेत तोय त्याला तेल सुटे पर्यंत मिक्स करून घेतोय घेतोय मग त्याच्यानंतर हे डाळ पण बारीक केला असते की नाही हे जरा पाण्यात एक पाच मिनिटं भिजत घालायचं. हा. आणि हे पाणी असं हलवायचं आणि त्या ह्याच्यात टाक कायचं फोडणीमध्ये आणि तुला हवं तेवढं क्वांटिटी मध्ये ठेवायचं त्याला तुला जेवढं पाहिजे तेवढं पाणी ओतायचं किंवा तुला जेवढं पाहिजेल तेवढं
हम्.
सांबार करून घ्यायच, मस्त लागतं करून बघ एकदा.
हम हम. बरं करून बघते एकदा.
त्या झंझटले होते त्या डाळ शिजवा ते डाळ त्यांना दिसायला नको को तसं शिजवा होय की नाही? ते डाळ दिसलं तर म्हणत्यात डाळ दिसलं तर म्हणत्या त मध्ये करत्यात होय असं म्हणतात.
हा होय होय. मी तरं इडली केल तरच एवढं करते मी सांबर.
हम्म हम् तू शेवगा पण टाकू शकतेस ब त्यात मस्त असंच लागते.
शेवगा पण टाकू शेवगा छान लागत
घालतो उद्या सोमवार आहे की नाही आता भिजत घालतोय मी. इडलीचं भिजत घालतोय आणि सकाळी दळून ठेवतो. तोय म्हणजे उद्या संध्याकाळी मला करायला बरं पडतय.
मी संध्याकाळच करत नाही काय
मी संध्याकाळी का करतोय माहितीय काय रोज रोज चपाती भाकरी चपाती भाकरी किती खायचं ते.
अहं अहं आमच्यात कसं तसं जेवणाला खायला बघत नाहीत, वो ते आम्ही काय करतो सकाळी काळीच मी पोरांच्या नाष्ट्याला करतो बघा नंतर घरात असत्यात बघा हे मम्मी ते ह्यांनी जायचं टायमाला त्यांना गरम गरम गरम आंबोळी करतो मग त्यांना नाश्ताला देतो त्यांनी खात्याात
मी पण जेवणाच्या टायमाला ते काही करून ठेवत नाहीे वरच तेवढं भाजी चट नीम आमटी आणि भात करून ठेवतोय आणि त्याने जस एकटा त्याला वा गरम गरम आंबोळी करून घालतोय.
हम्म मी पण सकाळतच सकाळ तसच घोप्पे ह्यांनी आवरून आली सकाळी मग त्यांना करायचं मग त्यांना द्यायचं मंग नं मम्मी चांगल लागत नाय ते. हा हा गरम गरम कुरकुरीत भारी लागते. गरम गरम कुरकुरीत भारी लागते. छान वाटते.
माणसला ती आंबोळी ताकाती जर्रा गार झाली की ती आंबोळी ठेवतोय.
हम्म भरपुरी छान लागते आंबोळी.
हम्म.
चालतंय या मग. हम्म हा.
तुम्ही ब उम्याला